हॅलो हॅलो हॅलो
हा बोल की
अतिमावशी बरे दिवस झाले फोन नाही काय नाही काय माझं काय नाही चालू हेच आता काम म्ह बरे दिवस आले फोन नाही काही नाही लावां म्हणलं मावशीला म्हणलं फोन हम्म हो पाऊस चालू आहे तिकडे कालपसून आहे बघ इकडे पाऊस जोरात
हकडं पण आहे बाई कालपासूनच चालू झालाय ब पाऊस
होय मला तर काय समजत ना बा आता शाळेतून येईलता पाच वाजता डब्याला काय द्यावं तेच प्रश्न पडला आता उद्याच
थोडं न्या नस पाहिजे कीर
हा त्यांना आता ते टाइम टेबल त त्या टाइम टेबल नुसार आता बनवत जावं लागेल
हो आणि नाशत्याच वगरे दे चालतं का असं काहीतरी बाबा म्हणा नाश््याचं असं
हो त्यांना मला वाटतं बुधवारच्या दिवशी थोडं हे अस पास्ता मॅगी पु्हा वडापाव अस द्याय चालतय आणि म पराठा
आणि गडबड होती ना ग काय तर काय तर करायचं म्हण मं करायचा ऐन वेळेस रवा एक अर्धा तास फक्त ताकात भिजत घालायचा आणि त्याच्यामध्ये भिजल्यानंतर ना मग टमॅटो कांदा तु मिरची खात असेल तर मिरची आणि सगळं मिक्स करायचं मिर घालून कोथिंबीर बारीक चिरून घाय उ केल्या कराय बटाट्याची भाजी जरी नाही दिली तर किंवा नुसत गरम गरम खालं तरी टोमॅटो कांदा बन असते ते सुद्धा होते
् थोडं वेगळं पण त्यांना चव लागते थोड रोज आहे पोळी भाजी पोळी भाजी कंटाळे तो खायला
शाळेत ना आल्यावर पण अस मैदा अस ते मैद्यामध्ये थोडस गव्हाचं पीठ घालायचं गरम तेल घालायचं थोडसं मीठ घा थोड थो जिे घाय ला त थोडं घालायचं आणि ते जसं कुरकुरसारखं कापायचं त्याला आणि पातळ लाटून घ्यायचं ते मळून ते आणि असं त्याच्यावर काट्या चमच्यान होल होल करून घ्यायचं कारण फुगत नाही ना ते पा असं होल केलं की पातळ लाटून घेतलेला अस काप कराय तुम्हाला पाहिजे त्या कराय तय त्याच्यानंतर मग परत आणि तिखट मीठ पेरी पेरी मसाला किंवा चचाट मसाला असं कुरकुर सारखं लागतं ग चांगलं.
हम्म बरे मुलांना तर उलट आवडी ना आवडत ते खायला
काहीतरी वेगळं होतं ना पोरांना खातेेत असं कुरकुरे बाहेरचे खाण्यापेक्षा हे बरं आहे आपलं.
हो ते पण आहे मग काय,
नाही मग बीट,
बिटाचा पराठा देते प मी बीट मग उकडून घेते मग बीट उकडून घेतलं की त्याचं मग मिक्सरला ग्राइंड करून घेते मग थोडंसं कणकीमध्येध्ये तिखट मीठ व वा जरे ते टाकून थोडं कणिक तमळून त्या च्या पुऱ्या कधी पराठा अस देते कधी आध खायला त्या त्यां शाळेमध्ये आहेत पराठेचे प्रकार सांगितले ब आलू पराठ. अ पुन्हा आपला पालक पराठा पुन्हा शेंगदाण्याचे लाडू काल शेंगदाण्याचे लाडू. करून ठेवलय.
हम्म पोरांना काय काय दिल ते कमीय. रोज वेगळा वेगळा वेगळा डबा द्यावा लागतय नाय.
हम्म मग काय चालूच राहते काही नाही आता अजून नवीन नवीन प्रकारचे. आता मटकी पुन्हा आपलं वाटाणे हरभरे ह्याची पण आता उसळ करणार आहे. कधी आधीमध्येध्ये ते पण देत जाते म्हणजे थोडं पौष्टिक पण आहे मुलांसाठी.
होय होय होय.
ते थोडंसं पोळी भाजी पोळी भाजी नकोच म्हणतोय आता तो.
हो बिटाचे लाडू पण छान होते बघ बीट म्हणजे सारखं पण पराठा नको म्हणला तेवढंच. लाडू केले तरी छान होते. ते पण हम् बीट खिसून घ्यायचं आणि पहिलंच गोड असतय ते मस्त. साखर तुडी घालून हा साखर तुडी घालून. तूप घालून जरा भाजून घ्यायचं असं गोळा होस तोर भाजून घे
नाचण्याचे पण लाडू पण खूप छान लागतात नाचण्याचे.
होय होय होय होय, पौष्टिक पण होते ना ग मुगाचे आप मूग मुग असते ते जे. छान लागतात का. रोज पोराना कायत वेगळं वेगळं वेगळं कसं होतं बाहेरचं खायचं फार अवघड झालंय बाई आता.
हो बाहेरच तर मी देतच नाही शक्यतो ते शाळेमध्ये अलाउड नाही म्हणतात आपल घरातला. मग थोड वेगवेगळे पदार्थ बनवून द्यायचे कधी डोसा कधी इडली. कधी पराठे असंच देते मी काय म्हणते मग तिकड अजून कधी पाऊस कालपासून चालू झाला वाटत.
हो बाई कालपासून चालू झालंय बघ हाय जरा जरा पडायला लागला एवढा काही नाही या. पण सुरुवात तर झाली ग किती आता बघकी जून महिन्या संपत आला तरी.
पावसाचा पत्ता नाही आमच्या इकडे पण कालपासून चालू झालं कालपासून रात्रभर झाला खालच्या. छान आजही दुपारी चांगला पडलाय आता थोडा उघडलाय आभाळा आहे आता. सध्या रात्री येईल आता पुन्हा हम्म. अजून काय म्हणते मग हम्म जायचं फिरायला कुठेतरी.
नाही परवा जाऊन आलो बाई कुठे जातीस सारखं
हम्म हम् जायचं का थोडासा म्हणजे म्हणजे बदल थोडासा वेगळां काहीतरी.
सोबत पाहिजे ना ग मग मैत्रिणी कस कोण नोकरी करती कोणाचे पोरं लहान आहेत. कुणाच घरातला प्रॉब्लेम काय तर कायतर असते असं कधी तर मग श्रावण महिन्यात वगैरे कधी तर जातो मग एखाद्या वेळेस किंवा नवरात्र.
कोल्हापूरच्या देवीला पण मस्त हे बांधलं म्हण आ वरती कळस केला म्हण.
हो सोन्याचा कळस केलाय हो हो परवाच केलाय वाटत, हम्म मस्त केलंय अगदी पाऊस पडल्यावर तर. इकडच्या भागात फार छान होतं हिरवळ हिरवळ हिरवळ फार असते इकडं.
जरा पाउस पडू दे ह्याच्या्यात तर क नाही श्रावण महिन्यात तर बोलायचं काम नाही असलं, छान वाटतं इकडं हा इथून जवळच आहे की. कोकण खूप जवळ आहे ना.
हम्म पुन्हा एक गणपतीपुळे सुद्धा बघण्यासारखं समुद्र तिथं मंदिर पण....
हो हो हो हो खूप छान आहे हम आम्ही.. गेलतो बाई एकदा गणपतीपुळे मारले. कलेश्वर पावस आमच्या पाहुण्यांच एका लग्न म्हण लग्न होती. मग लग्नाला जाऊन म आम्ही तिकडून तसच गेलो सगळे गेलते. फॅमिलीतले बरेच जण होते आम्ही गाडी करूनच गेलेलो तेव्हा झालं.
हम्म हॅलो हॅलो...
निमित्ताने नाही अगदी वैयक्तिक म्हटलं तर कुठलं जाणं होत नाही बाई.
हम्म नाही होत, आणि पावस पण बघण्यासारखा आहे पावस आम्ही गेलेलो एकदा लहान होते मी त्यावेळी. गणपतीपुळे, पावस हे बघून आलो होतं आम्ही तिकडे... ज्योतिबा, कोल्हापूर ते पण पाहण्यासारखं आहे.
होय व्हय मस्तच आहे अगदी...
तू ये आता इकडे आपण इकडे जाऊ संभाजीनगरला आल्यावरती.. इकडे वेरुळ, अजिंठा, दौलताबाद हे पण बघण्यासारखं आहे गं.
हम्म आम्ही एकदा गेलतो बाई वेरुळची लेणी तेन बघायला...
हम्म हम्म.
खुलताबादचा ते झोपलेला मारूती...
मारुती हो ते पण फार प्रसिद्ध आहे बघण्यासारखं घृष्णेश्वरला महादेवाचं... मंदिर आहे प्रसिद्ध महा कैलास मंदिर... म्हणून खूप प्रसिद्ध आहे पुन्हा बौद्ध लेण्या, जैन लेण्या, वेरुळला बघण्यासारख्या आहेत. आता हे उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत तर खूप छान गर्दी असते तिथं मस्त बघण्यासारखं आहे तिथं. राहण्याची सोय सगळे हॉटेल वगैरे.. खूपच छान आहे, हम्म काय म्हणते अजून मग?
काय नाही म निवांत... मुला आलती परवा तुझी आठवण फोन करूयात म्हणलं. पण कशाच्या नादात विसरले ते राहिलेच बघं, पोरगं बरयं का?
हो बरे आलाय की शाळेतून खाली बसलाय आता.
हा हा हा.
मग आता काय आता तशा आता बरे आहे टायमिंग पण दु.. पारी झाला पण दुपारची झोप वगैरे काय होत नाही त्याची, हेच प्रॉब्लेम आहेत. बाकी काही नाही मग. हम्म भैय भैयाचं काय चाललंय?
आहे की कामाला गेलाय. हम्म
किती वाजता जातो तो?
आता दुपार शिफ्ट चालू आहे, आठवडाभर दुपार शिफ्ट... असती आठवडाभर सकाळ शिफ्ट असती.
काय ग मग सगळं बदलचं आहे सकाळी पुन्हा....
हम्म हो बाई सगळं रुटीन बिघडतं वेळानं या... बारा वाजतेत यायला म वेळानं आले की वेळानं जेवायच, मग वेळानं उठायचं आठवडाभर असं आठवडाभर तसं आठवडाभर एक एकदम घाई असती. आठवडाभर निवांत अस... तंय असं होत... आज मी आंबाड्याची भाजी केलती भाकरी केलेली. आणि हा आणि पोळ्या... पोळ्या त्याच्या चपात्या त्याच्यापुरत्या केल्या का तर आंब्याचं रस पण केलं...
आ
म त्याच्या पुरत्या चपाती हम्म आता परत पाऊस पडायला लागलेवर आंबे... खायला येत नाहीत बाई, पडायचं लागलाय सोड पण त्या दिवशी आणलेले होते. हम्म नाही आता परत नाही एकदा पाऊस चालू झाला की मी नाही आणत अजिबात आंबे, त्या दिवशी आणलेली होती म्हणलं आता करून टाकुयात पाऊस पडाय लागलाय. आता आणायच बास करायचं म्हणलं परत नाही बाई आळ्या होत्यात. हो फार आवडतो आवडीनं खातो. मस्त आवडत, ते साठी चपात्या केल्या बाई भाकरी केलती परत आंबे बघित व लक्षात आलं म्हणलं दोन-चार चपात्या केल्या आणि लगेच
आंब्याची पोळी पण खूप छान होती गं, बरेच जण करतात आंब्याची पोळी.
हो त्याला हापूस आंबा पाहिजे बाई पण हापूस म्हणजे आंबा हा.
खूप छान होती.
मस्त लागती. मस्त हो त्या फणसाची करतेत.
फणसाची पण असती का? फणसाची नव्हती ब फणस म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये येतं म्हणजे नेमकं उन्हाळ्यात
उन्हाळ्यात उन्हाळ्यात आता आता पिक चालूय म्हणजे आता त्याचं फळ मिळतं इथं आता परवा बाजारातनं मी आणलं होतं, दोनदा आणलेलं
हम्म हम्म हम्म.
ला पावशेर मिळतं, म्हणजे त्याच्या बिया म्हणजे बिया सहित ते असे गरे अस
हा गरे गरे.
गरे काढून देतेत तेंनी मग तेवढंच आणते बाई मी कारण, जास्त आणले की कोण खायला बघत नाही म्हण चाळीसला पावशेर म आ होतं. त्याज्यामुळं अर्धा किलो आणलेले बास होत तेवढंच आम्हाला दोघ
च्या तिथं पण भरपूर झाड असतेल ना फनसाचे, पुना ह्याचे नारळाचे.
नाय हे तशी झाडी भरपूर हे पण, हितं फनसाची नाई येत ज म्हणजे असे हितं नाही हा हितून पुढे गेल्यावर कोल्हापूरच्या पुढं गेल की असं आपल्याकडं कसं लिंबाचं, वडाचं, असं झाडं असतेत रस्त्याला तसं त्यांच्याकडं फनसाचे, काळी मयनाचे, जांभळाचे असे त्या रस्त्यानं कोकणात झाडं असत्यात. एकदा आम्ही एकदा आम्ही आम्ही लग्नाला गेल तो कुणाच्या तरी आणि एसटी एसटी होती ती लग्नाची येस टी ती थांबवून आम्ही फनस काढून घेतले. जे एसटी
अरे बापरे इतकं खा ली होत का? हाताला आलं का ते? म् हाताला आलं का म्हणलं काढता ते? उंच
झाडावर चढून आमच्यातले सगळे जणी एक एक जण एक केकजण पोरं पोरं मोठी मोठी होती ते चढले सगळ्यांनी एक एक प्रत्य ते घराघणेस एक एक म्हणजे अ जिथं जिथं पिकल्यासारखं वाटतंय तिथं एसटी थांबवायची आन फनस काढून घ्याय चं आणि पुढं जायचं म ते झालं मला पुढच्या येळला आनि जाय चं म एक ते मिळालं ते झालं दुसऱ्याला. असं करून आम्ही सगळ्यांनी एक एक एक एक काढून घेतली होती.
हम्म किती छान ओ मग.
हम्म हितं मिळतय फणस दीडशे दोनशे रुपयाला मिळ
आमच्या इथं सध्या जांबळच चालू आहेत आता जांभळ, ती काळी मयना म्हणतात ती पण आणली ती परवा यांनी. खूप छान लागते ते पण खायला जांभळं ते पण आम आंबे सुद्धा भरपूर खाल्ले या वर्षी अधिक महिना पन होता, अधिक महिन्यामुळे पण खूप आंबे खाण्यात त आले.
हम्म आता नको आणू पाऊस पड
आता नायी. आता झालं आता ते वट पौर्णिमालाच एकदा आणून घ्यायची. ते झालं की झालं म आता. आले सोमवारी आता. झाला आता सोमवारच्या दिवशी आहे. म आता सकाळी पौर्णिमा कधी लागेल काय माहिती, बघाव लागल आता.
होय की. आहे तुम्ही तुमच्यात हाय का पद्धत?
हो वडाला जायची पद्धत ये. घरी नाही फक्त. वडाला जातो आम्ही वड्याला मग तिथं ते पाच बायकांची ओटी भरायची ते दोरा वगैरे बांधाय चा ओटी भरून दे.
छान पाणी वगैरे न्यायचं वडाला. तुमच्याकडं असेल ना तसेच.
आमच्याकडं हाय अगोदर जात होतो की जा. ह्याला अम्म अम्म, म्हणजे हे असताना जात होतं ना.
हम्म हम्म हम्म.
हम्म आमच्याकडे हाय. वडाला जायचं म्हणजे न वगैरे घालून, मेंदी काढून आमच्या माहेर तसच म्हणजे वडला जात नाहीत घरातच हळदी. कुंकान पाटावर वड काढतेत.
हा हा.
पूजा करतेत. बाहेर जायचं नाही, घरातच पूजा करायची असंय.
असंय आमच्याकडे बाहेर पूजा करायची घरात पूजा पहिली होती आता नाही म्हणे आता बाहेर पूजा कर.